हा नमस्कार सखी बोल.
हा नमस्कार ताई कसे हाय तुम्ही?
खूप छान तुम्ही कशा आहात?
मी मस्त, मजेत बघा ना आज तुम्हाला कसं वाट महिलांनी स्वावलंबी झालं पाहिजे की नाही.
हो मग झालंच पाहिजे महिला सक्षमीकरण किंवा महिला स्वावलंबीकरण खूप महत्वाचं आहे.
बरोबर.
हॅलो, हम्म.
हो हो तेच ते. कारण बघा ना आपण असच गावाकडे एखाद्या वेळेस चक्कर मारायला गेलो तर त्यामुळे फक्त शेतीच करतात, किंवा ज्यांना शेती शेती नाहिय ते फक्त रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या म्हणजे ज्या पाहिजे त्या गरजा पूर्ण होत नाही ना. मला तरी असं वाटतं त्यांच्यासाठी काहीतरी, म्हणजे योजना केल्या पाहिजे असं.
हो नक्कीच नक्कीच, म तरी म्हणा काही ना काहीतरी हे पाहिजेलच वो महिला स्वावलंबन म्हणजे अ स्वतःच्या पायाव तीने उभं राहणं फार गरजेचं आहे आ त्याच्या ह्या अशा अ प्रगशील युगात म्हणा. किंवा हे एकविसाहवे शतकात असं. महिला, अं, मै. हम् हम, हे बघा तीज्या वेळेला स्वावलं स्वावलंबी होते ना त्यावेळेला तिचा आ आत्मविश्वास वाढतो, ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहा राहते किंवा तिला वाटत आणि सर्वात खूप महत्त्वाचं ज्या वेळेला ती स्वावलंबी होते ना. त्यावेळेला ते कुटुंबाचाही विकास तितकाच अ करते, आणि स्वाभाविक ज्या वेळेला तिचा आत्मविश्वास वाढतो, ज्या वेळेला ती आर्थिक व्यवस्था ती तिच्यावर अवलंबून राहते ना सॉरी आर्थिक व्यवस्था ज्या वळेला ती अं अ हे राहते ना सक्षम असते ना त्यावेळेला ती तिला समाजात मान सन्मान नही वाढ ढतो आणि ह्यास सगळ्यांचा इतका सुंदर परिणाम मुलांच्या शिक्षणावर पण होतो. ज्या वेळेला ती स्वतः स्वावलंबी राहते. असं तुला काय वाटतं स्वावलंबी म्हणजे हम्म बोल ना बोल बोल
म्हणजे बघा ना स्वतःच्या कष्टावर त्या एखाद्या बचत गट मार्फत घरून हो ना हा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनू बनवून घर बसल्या ही करू शकता आता काही ना नाही बाहेर जॉबला संधि नाय देत पण त्यांना कंमपायची खूप इच्छा अस ते स्वतः पण आता घर बसल्या हे करू शकता चं असे छोटे मोठे व्यवसाय. किंवा मग तुम्ही कपड्याच दुकान टाका. असं वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळ त्या करू शक जर महिला कमवत कमवतच नसली तर तिला नेहमी खाली लेखलं जात बघा तुम्ही
हो ते आहे, हे बघा सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने महिला महिला जर स्वावलं महिलाच जर स्वावलं मानाचं जे महत्त्व आहे ना ते असं आहे की जी अ ज्या वेळेला ती अर्थिक किंवा तिचा आत्मविश्वास ज्या वेळेला वाढतो ना त्यावेेळेला ती स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्वतः घेणारी महिला आहे. म्हणजे ती निर्णय स्वतः घेऊ शकते. स्वतःच्या उत्पन्नाच साधन ती स्वतः निर्माण करते. म्हणजे ती आर्थिक दृष्ट ष्ट्या स्वावलंबी झालेली असते आणि बऱ्याचशा अशा काही अडचणी जा वेळेला तिच्या सम मोर येतात त्यावेळेला ती धैर्याने सामोरी जाते त्या अडचणींना. बरोबर आणि दुसरी एक गोष्ट ती शिक्षित ज्यावेळे ला असते ना त्यावेळेला ती हा समाज सुद्धा जागरूक करते.
बरोबर.
ज्या वेळेला म्हणजे एक महिला आपण बघा अ आपली एक छान सुंदर अ मला आता आठवत नाही कोणी सांगितलेलंय पण ज्यावेळेला एक मुलगी शिकते ना ती एक कुटुंब घडवते. अगदी ससंच ज्यावेळेला महिला स्वावलंबना स्वतः ज्या वेळेला असते ना अ स्वावलंबी त्यावेळेला ती कुटुंब म्हणा किंवा एका पिढीला घडवत असते.
बरोबरये.
हम्म शिक्षणामुळ तिचं ज्ञान वाढतं रोजगारांच्या संधी मुळ ती आर्थिक अ याच्याने सक्षम होते. पुन्हा या म म्हणजे या सगळ्या गोष्टी तिच्या येता स्त्रीच्या स्वतःच्या गरजा ती स्वतः आ पूर्ण करते. अस महिलांसा ठी बघा ना आता महिला कुठे नाहीये प्रत्येक ठिकाणी महिला आहेच. पोलीस आहे डॉक्टर आहे नर्स आहे बँक कर्मचारी
पहिली महिला सुद्धा आपली अंतराळवीरच आहे ना
हो मग मंग बघा बरं असं आता तुम्ही ग्रामीण भागाच बोलला माला ग्रामीण भागामध्ये तर मुख्य तत्वे बचत गट निघाले त्यानी म्हजे त्या त्या बचत गटामार्फत बऱ्यापैकी महिला या स्वावलंबी झाल्या हा म्हणजे त्यानुसार त्यांना बँक काय? किंवा बचत खा खातं काय? किंवा आर्थिक मदत कशी मिळवावी. ह्या गोष्टी म्हणजे महिला एकत्र आल्यामुळे अ ह्या गोष्टी त्यांच्या अ एकत्र बसण्या आल्यामुळे त्यांच्यामध्ये तो सुसंमत साधला गेला. म्हणजे महिला म्हणजे सगळ्या म्हणजे नेतृत्व गुणी ती विकसित होत गेली ना असं अनेक महिला आहे त्यातून त्या स्वतःचा व्यवसाय उभं कर ताय शिवणकाम म्हणा किंवा पार्लर म्हणा पापड, लोणचे, मसाले बनवणे. किंव ऑनलाईन विक्री ते फार सुंदर बघा ना त्याकरता म्हणजे
बरोबर आणि प्रत्येकीने मला तरी असं वाटलं की थोड नाही काहीतरी स्वतः पुढत तरी कमवलं पाहिजे बघा लग्न झालेल्या मुली बाई बायका म्हणा किंवा मग न लग्न झालेलं मुली म्हणा या फक्त प्रत्येक वेळेस घरच्यांवर आवलंबून अस टाक
हो हो हो बरोबर
आणि प्रत्येक वेळी घर ची पण गरजा पूर्ण नाही करू शक करू शकत ब आता ग्रामीण भागाची गोष्ट काही होय म्हणजे आहे खूप रोजंदारीवाले पालक असतील तर त्यांना शाळेची फी भरन तेवढ शक्य नसत मग त्यांच शिक्षण अपूणच राहतात ना
मग मग याला आपण असं म्हणतो की स्वावल स्वावलं पणातील अडथळे स्वावलंबपणातील अड थळे ही हे अ यामध्ये अ अडथळे जर महत्वाचे म्हणल तर अशिक्षित पानायेतो गरीबी किंवा समाजाची जी बंधन आहे ती बंधने आपण सोडत नाही. त्याने अ म्हणजे हा अर्थ आणि दुसरा एक म्हणजे आत्मविश्वा विश्वासाचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाचा विरोध आणि रो रोजगाराच्या मर्यादित संधी असल्यामुळे म्हणजे असं जाण्याला पुढे जाण्यालाना ते अडथ अडथळे येता पण या अडथळ्यांवर जर त्यांनी मात केली किंवा उपाय जर शोधले तर नक्कीच महिला पुढे जाऊ शकता आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकता आणि बघा ना आपण असं म्हणतोय पण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारी योजना पण भरपूर आहे आपल्याकडे म्हणजे अ आता सरकार पण किंवा म्हणजे गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासन बऱ्याच गोष ष्टी देत आहे महिलांसाठी आता तर फार सुंदर ही सगळ्यांचीच लाडकी असणारी ही फार सुंदर योजना चालू लाडकी बहीण योजना म्हणा किंवा बेटी बचाव बे टी पढाव सुकन्या समृद्धी योजना उज्ज्वला योजना महिला ई हाट गट किंवा मुद्रा योजना फार या सुंदर सुंदर शासनाने का ह्या कशासाठी आणल्या त्यानी ह्याही योजना त महिलांच्या स्वावलंबी करणासाठीच हो
बरोबर आहे की नाही असं. म्हणजे आजच्या काळातील जी महिला आहे ना की प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता होतानी दिसते बघा विज्ञान म्हणा शिक्षण क्रीडा, राजकारण, व्यवसाय किंवा संरक्षण क्षेत्र बघा ना आता संरक्षण क्षेत्रावरन मला आठवलं की आपलं मागे एक सिंदूर म्हणून हे झालं होत ऑपरेशन झाल होत बरोबर बघा ना त्याच नेतृत्व या त्या दोन महिलांनीच केलं होत एक कुरेशी आणि माप करा मला त्या एका यांचं नाव नाही आठवते पण त्याच्या कुरेशी होत्या किती सुंदर म्हणजे काय सुंदर त्यांनी ते नेतृत्व केलं. खरंच त्या ठिकाणी प्रत्येक प्र एक स्त्रीची मान उंचावली होती त्या सिंदूर ऑपरेशनसाठी.
बरोबर बघा ना काही जबाबदाऱ्या अशा असतात कि त्या स्वतःच स्वतः पूर्ण करू शकतो आपण. आणि जेव्हा एखादी महिला स्वतः स्वावलंबी होते तर तिच्या मागे तिची मुल स्वतः म्हणा मुली म्हणा ती सुद्धा त्या जबाबदारीने स्वतःच स्वलंबी होण्याचा प्रयत्न करल बस
हो हो हो निष्कर्ष असा निघतो यातन ना महिला स्वावलंबन हे केवळ महिलांच्या प्रगतीसाठी नाही तर संपूर्ण समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आवश्यक आहे.
शिक्षित स्वावलंबी महिला हीच उज्ज्वल भारताची खरी ओळख आहे. या म्हणजे ज्या वेळेला म्हणजे याच्यात ना असा निष्कर्ष निष्कर्ष निघतो आणि सर ते शेवटी मी अस सांगेल ज्या घरात महिला सक्षम अस ते घर प्रगत होते ज्या समाजात महिला स्वावलंबी असतो तो समाज विकसित होतो म्हणून प्रत्येक महिलेला शिक्षण शिक्षण संधी आणि स्वावलंबन हे मिळालंच पाहिजे. ज्यावेळेला एक . हे मला सरते शेवटी असं वाटतंय मनात असा विचार येतो ज्यावेळेस महिला अवलंबून होत त्यावेळेला खरो होत आणि राष्ट्रही नक्कीच म्हणजे उज्ज्वल भारतात हम् उज्ज्वल भारताची जर आपण ओळख जर खरोखर आपल्याला वाटलं करावी. तर महिला सक्षमीकरण हे ज्या ज्या वेळेला परिपूर्ण होईल एक स्त्री पुढे जाते ना ती अखं कुटुंब पुढे नेते हो आणि ज्या वेळेला एक पुरुष शिकतो
बरोबर
कारण बघा ना एखाद महिला जर कमवत असतील ती फक्त स्वतःचा विचार कधीच करत नाही आपल्या मुलांचा सध्या कुटुंबाचा करते परिस्थिती काय आपल्याला सांगून येत नाही त्या परिस्थितीला सुद्धा ती एकटी सामोरी जाते.
हम्म! बरोबर आहे.
आणि समाजात ना खरं सांगित ज्या पैसे कमावतात किंवा मग स्वतः स्वालंबी आहेत अश्याच महिला त्यांना स्थान दिला जातो. चालेल धन्यवाद ताई छान वाटलं मला तुमच्याशी बोलून.
ओके, ओके, चालेल.